हा येतो की आवाज माझा.
हो येतं येते माझा येतोय का?
हा येतोय तुमचा पण आवाज क्लिअर येतोय.
ओके ओके काय चाललंय?
काय नाही वाचत बसलोय बऱ्यापैकी परीक्षा पण आता जवळ आलेल्या आहेत. आणि नो हम् नोकरीची कमतरता एक थोडी भासत आहे आजच्या तरुणांना,
हम्म हम् हम् बरोबर हे नोकरी म्हणजे, सगळ्यांलाच म्हणजे उपजीविकेच साधन सगळ्यांनाच चांगलं लागत असतं नाही का म्हणजे. शा पूर्ण तेची खात्री असावी. आयुष्यभर की असं नाही पाहिजे. आज गेलंय उद्या नाहीये अशी परिस्थि ते नाही व्हायला पाहिजे‌. त्यासाठी प्रत्येक जण आता सध्याच्या हेच्यात अ नोकरीसाठी नक्कीच झुंजच आहे असं मला वाटतंय.
हम्म तुमचं म्हणणं बरोबर आहे. आत्ताच मी एक बेरोजगारी वरती एक क्लिप वाचला.
हम्म हम्म हम्म.
स्पष्ट पण उल्लेख केलाय की बरेचसे लोक डिग्र्या बिग्र्या घेऊन बाहेर पडतात त्या लोकांना नोकरी मिळेल काय याची शाश्वती पण नसते. मग काही अर्थाने लोकसं तिची वाढ ही मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्याचबरोबर नोकऱ्यांची उपलब्धता ही कमी प्रमाणात होत आहे. काही लोक हेचे व्यवसायकडे वळतात म्हणून काही कंपनीमध्ये परमनंट सिस्टीम ते बंद केल्या मुळ बरीच लोक ही सरकारी नोकरीच्या पाठीमागं बरीच लोक ते लागलेली आपल्याला दिसतात. त्यामुळे काय होतंय की सरकार पण जागा पण कमी काढते. पंधरा सोळाशे जागा असल्या तर त्याला एक लाख भर फॉर्म येतात. त्यामुळं पधरा सोळाशे फक्त लोकं त्याच्यामध्ये सिलेक्शन झाल्यानंतर राहिलेली जी मुलं आहेत तर त्यांना नोकरी मिळत नाही. त्यामुळं एक बेरोजगारीच एक संकट आपल्या देशावर ती घुंकवत हाय.
हम्म बरोबर आहे बरोबर आहे तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडलात. म्हणजे आपली जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येमुळं कदाचित ही जास्त समस्या निर्माण झालेली आहे. आणि म्हणजे विचार केला तर म्हणजे एक जागा जर विचार केला एका कुठल्याही म्हणजे आ कंपनीत असेल कुठल्याही सरकारी अ अ कार्यालयमध्ये असेल तर तिथं एका व्यक्तीसाठी जवळजवळ अ हजारोच्या वर म्हणजे लाखोच्या वर अर्ज केले जात्यात की एप्लीकेशन आले. येतात जॉबसाठी. मग ते सरकारला एक कठीण हाय ना की सगळ्यातून कशी निवड करायची या हेची मग त्याच्यामुळे एकच कुणीतरी व्यक्ती निवडला जाणार आहे, मग बाकीचे सहाजिक बेरोजगार होणार आहेत. पण काय काय वेळेला आता सध्या पूर्वीपेक्षा अं लोक बेरोजगार अ म्हणजे आहेत. पण बी प्लॅन पण ठेवतात असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे काही काही लोक व्यवसायाकडे पण वळतात आहे. म्हणजे हा जरी नाही झाला, तरी निदान आता सध्या मुलांना हे तरी करता येतं की आपला बी प्लॅन अ ते रेडी करतात. अ हे आता मी असं अनुभवलय की बरेच ते युवक आहेत आत्ताचे ते स्वतःची जर अभ्यास पण करतात एक बाजूला. आणि एके बाजूला रात्रीचं अभ्यास दिवसभर अभ्यास करून किंवा सकाळी अभ्यास करून रात्रीचा छोटासा व्यवसाय उभा करता येतंय म्हणजे अ छोटासा स्नॅक्सचाच स्टॉल असतो तो तयार करतात. त्याच्यातून अहो उपजीविकेचा साधन पण होतंय. आणि स्वतःच्या शिक्षणाचा खर्च पण ते काढता येते ते बऱ्यापैकी असं
हु हुम. तेच बरोबर आहे तुमचं पण मत बरोबर आहे काही लोक व्यवसायामध्ये उतरून पण बाबा नोकरीच्या पाठीमागे न लागता आपला स्वतःचा व्यवसाय उभा केला व्यवसाय सेटल केला.
तरी त्याच्या पाठीमागे पण धावतात परंतु आत्ताच्या ही जी एज्युकेशन पद्धती ए या एज्युकेशन पद्धतीमध्ये आपण बघितलं तरच सिकल बेस्ट एज्युकेशन कुठेही मिळत नाही. जे परंपरेने पारंगत सुरुवातीपासून जे एज्युकेशन आहे आत्त आता ए आय चं नवीन टेक्नॉलॉजी आल्या त्यातनं काही रोजगार उपलब उपलब्ध होतात काय याचा शासनान शोध घेतला पाहिजे आणि त्या दृष्टकोनातून त्यांना एज्युकेशन दिलं पाहिजे. आणि त्याचबरोबर हे स्किल बेस्ड एज्युकेशन बरोबर. आपल्याला कुठे रोजगार युवकांना उपलब्ध करून देत. देता येतील याच्याकडे पण लक्ष. दिलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांत्रीकणाचा मोठ्या प्रमाणामध्ये. वापर वाढलेला आहे म्हणजे सुरुवातीच्या काळात औद्योगिक क्रांती नंतर यांत्रीकरण मोठ्या प्रमाणात आलं म्हणजे. इथं माणसांची संख्या ही त्याच्या यांत्रकरणामुळे कमी झालेली आहे. त्यामुळे नोकऱ्यांची उपलब्धता सुद्धा त्याच्यामुळे. कमी होत आहे आणि जर आता आपण ग्रामीण भागातली बरेचशी लोक आपण बघितली. तर शेतीकडे वळत नाहीत की बाबा आपल्याला एखादी चांगला जॉब. मिळून दे ती मुलं युवा. त्या गोष्टीमध्ये शेतीकडे वळत नाही पण शेतीमधल्या नवनवीन टेक्नॉलॉजी जर त्यांनी शोधून काढल्या. तर निश्चितच या लोकांची बेरोजगारी कमी होईल आणि आता माणसांचीही कमी. तर त्या सुद्धा शेतीमध्ये आपल्याला. कमी ह्या लावा लागल्या प्रत्येक लोक कि आता. पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये त्यांना क्रेज आहे की बाबा त्या ठिकाणी जाऊन आय टी असून दे. किंवा कोणता पण जॉब असं एम आय डी सी मध्ये तर ती करण्यासाठी एक मोठी. स्पर्धा सुद्धा लागलेली परंतु त्यात तुलनेत त्यांना रोजगार पण उपलब्ध होत नाही असं माझं म्हणणं हे.
नाही बरोबर आहे हे तुमचं म्हणणं. पण आता कसं आहे ना आपण सरकार सरकारला अशा बाबतीत दोष देऊ शकत नाही. म्हणजे लोकसंख्या आता समस्यामुळे झाल्या म्हटल्या आपण दोघांच ही मत. पण अजून एक गोष्ट अशी आहे की आपलं सरकार नुसतं नोकऱ्या देऊ शकत जरी नसलं ना. तरी आज काल व्यवसाय निर्मिती होण्यासाठी म्हणजे शेतकऱ्याला जर शेतीमध्ये उत्पन्न होत नसेल तर कुक्कुटपालन असेल. किंवा तुम्ही दुसरा जो व्यवसाय आहे शेतीचा रिलेटेड. कुठले पालन करू शकता किंवा पोल्ट्री फार्मअसेल अशा गोष्टींचं जे आहे ना. त्या गोष्टीसाठी अनुदान द्यायची तयारी सरकार दाखवत मग ते महिलांसाठी पण बचत गटा थ्रू आहे किंवा खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत त्यांचा व्यवसाय करणं आहे म्हणजे यासाठी ल सरकार. अनुदान पण देत आहे किंवा कर्ज देत आहे कर्जावरती ते दर आहे ते कमी ठेवत आहे. ही एक गो योजना आहे ती चांगली करते सरकार या बाबतीत मला असं वाटत म्हणजे प्रश्न जी. समस्या म्हटलो आपण बेरोजगारीसाठी तर सरकार निश्चित क कुठे प्रयत्न करतय. आणि महिलांना पण घरी बसून उद्योग देणारे असे भरपूर असंख्य स अं योजना आहेत. जसं की त्याच्यामुळे काय होतं की हम्म महिला पण या व्यवसायात उतरतात घर बघून आणि घराला जास्त आधार पण होत, आता उदाहरणं भरपूर आहेत असे सांगायला गेले तर, कोण-कोण करू शक केले असं. त्या गोष्टी पण आपण निश्चितपणे नोकरीच्याच मागे न लागता आपण अं व्यवसायाचा नेव नक्कीच सेकंड मार्ग आहे, तो चांगला म्हणू शकतो. मला असं वाटतं.
बरोबर आहे, तुमचं पण म्हणणं बरोबर आहे. कुक् कुक्कुट पालन असेल किंवा शेळीपालन असेल किंवा शेती विषयी काहीतरी रोजगार उपलब्ध करून द्यावा या दृष्टीकोनातून शासन धोरणं आखत आहे. परंतु ही धोरणं काही वेळा ती बरीच जून लोकं व्यवसायाच्या मध्ये उतरतात तीच लोकं याचा फायदा घेतात. पण काही लोकांना या बेरोजगार लोकांना हे माहित पण नसते की बाबा शासनाने आशी-आशी योजना या ठिकाणी काढलेली आहे अन् त्याच्या माध्यमातून आपलं कर्ज पुरवठा सुद्धा मिळू शकतोय आणि व्यवसाय आणि धंदा उभारण्यासाठी त्यांना एक थोडा हातभार कसना सरकार त्या ठिकाणी लावते. त्यांचा प्रयत्न त्या दृष्टिकोनातून चालू आहे, परंतु आता बरीचशी लोक हि व्यवसायाकडे न वळता एक तर सरकारी नोकरी किंवा आयटी कंपनीमध्ये नोकरी या क्षेत्रामध्ये वळत आहेत. त्या लोकांना बऱ्याच लोकांना या बेरोजगारातून मुक्त करण्यासाठी शासनानं जे धोरण हा ती घेतलेला आहे, त्याला एक चांगला प्रतिसाद मिळावा, असं माझं सुद्धा एक वैयक्तिक मत आहे.
हा आणि म्हणजे-म्हणजे माझे असं म्हणणं आहे की, हे जे यु-युवक आहेत सगळ्यात त्याचे जे विद्यार्थी आहेत जे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात किंवा अ खूप म्हणजे वेळ वाया असं म्हणत नाहीये मी कारण त्याची शाश्वतीच नाही हे ना आपल्याला की हा बा म मला जॉब मिळणार म्हणजे मिळणारच असं नाही हे ना. शंभरामधून दहा लोक जर सिलेक्शन करायचे असेल तर साहजिकच हे नव्वद लोकांनी दुसरा प्लॅन ठेवणं गरजेच आहे. म्हणजे काय होईल की त्यांचा जो मानसिक त्रास आहे तो पण कमी होईल आणि म्हणजे आपल्याला मार् हे सापडलं जाईल की आपले एकाच गोष्टीवर अलंबून राहून आपला वेळ आणि पैसा असेही वाया जातो ना, त्याच्यामुळे हा एक गोष्ट आहे की सरकारच्या योजनेंची पूर्ण माहिती घेण्यासाठी आता किती सऱ्या गोष्टीत मोबाईल तर सर्वच आपण वापरतोच की. त्याच्यावरती थोड्याशा काही गोष्टी सर्च केल्या तर सगळ्या गोजण्यां-विषयी माहिती येते. ज्यांना नुसतं नोकरीच्याच गोष्टीच्या मागे नय लागता अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहित नाहीत त्या थोड्याश्या हा दुसरा जे पार्ट आहे आपला य रोजगाराचा कि व्यवसाय उभारण्या-साठी तर त्या गोष्टी थोड्या सर्च कराव्या की कुठल्या व्यव आपण करू शकतो किंवा आपण कुठला आपल्याला आपली कॅपेसीटी काय आहे आ जे सो छोट्यापासून, मोठ्यापर्यंत उद्योगधंदे चालू करू शकतो. तर थोडं म्हणजे प्रतेक युवकांनी या गोष्टीचा विचार केला तर निश्चित बेरोजगारी थोडी कमी होऊ शक ते असं मला वाटत आणि स्वतःचं कुटुंब आहे ते निश्चित त चांगल्या प्रगतीच्या ह्याच्यावर नेऊ शकेल, मला वाटतं.
बरोबर आता काही-काही वेळा असं होतेय की जो बेरोजगार असतोय, त्यांना एखाद्या वेळी आपला बिझनेस. सेट कराय त्याला बरीच एक दोन वर्षे जातात. आणि काही काही लोकांना त्याचा त्याच्यामधला अनुभव नसल्यामुळ काही वेळा लॉस. पण होण्याची दाट शक्यता असत. मग काही काही बिझनेस हेचांगल्या हेतून ओपन पण हो. त त्यांना त्याच्यातलं कौशल्य हाताळायचं अशा. माहीत नसतात त्यामुळे काही वेळा त्यांचा लॉस. होऊ शकते आणि काही व्यक्ती ही पॉझिटिव्ह दृष्टकोनातून रात्र दिवस काबाड कष्ट व्यक्ती करून स्वतःचा बिजनेस उभा करण्याचा. प्रयत्न करतात आणि ते काही अंशी यशस्वी पण होतात त्याच्यामध्ये त्यामुळे ते. यशस्वी लोकांचं प्रमाण आणि बेरोजगार मधनं. एखादा व्यवसाय काढून लॉस जाण्याच जे प्रमाण आहे त्या दोघांच्या मधे जर आपल बघितलं तर. यशस्वी होणारे ही लोक एक थोडीफार असतात आणि त्यांच फ्रॉड त्याच्यामध्ये नुकसान होणारी ही लोकं हे त्यांच पण प्रमाण त्याच्यामध्ये भरपूर असते. त्यामुळ व्यक्तीन ज्यावेळी व्यवसाय काढतात तर त्याची संपूर्ण माहिती अगोदर. घेऊनच या उतरलं तर खऱ्या अर्थानं. त्यांचा त्याच्यामध्ये म्हणजे फायदा पण होऊ शकतोय आणि नंतर. णार पण होणार काही वेळा असं पण होते की बरेचसे वाले केंवा बाकीर ऑर्र जे कर्ज वगैरे घेतलेले आहे त्यामुळे ते व्यक्ती डिप्रेशन मध्ये जाऊन. हम् त्या वेळा ते आत्महत्या करण्यासारखे प्रसंग पण त्याच्यामध्ये घडतात त्यामुळं या दोन्ही गोष्टीचा विचार करूनच व्यक्तीन व्यवसाय अस आपल्या ज्या स्ट्रेथ विकनेस हे ओळखूनच त्याच्यामध्ये आपण आपण
नाही बरोबर आहे हे पण तुमचा मुद्दा. कर्ज वगैरे घेतो आपण उद्योगासाठी पण त्याचे परिणाम असे कुटुंबाला आणि स्वतःला भोगला. पण तेच तुम्ही म्हटलात तसं आपल्या मर्यादा आपली कपॅसिटी ओळखून म जर व्यक्तीने आपल्या पात्रतेनुसार सुरुवात हळूहळू घ्यायचय म्हणजे असं एकदमच लोन घ्यावं असं नाही ना तेच म्हणजे आपण सुरवला स्ट्रॅटजस ठेवायच की कुठपर्यंत आपलं होतय मग त्याच्यातून जास्त कराय सुरुवातीला मोठ टाकलं त्याच्यात लॉस होऊ शकतो की त्याच्यामुळे स्टेप छोट्यापासून मोठ्या पर्यंत गेले तर काही हरकत नाही असं मला वाटतं या गोष्टी पण म्हणजे कुटुंबाला जास्त कज भोजा पण वाटणार नाही आणि स्वतःलाही त्याच दडपड येणार नाही की मी आणि स्वतःलाही याचं एवढं दडपण येणार नाही एवढं कर्ज घेतलेय कस धंदा आज नाही झाला उद्या नाही झाला. थोड्या थोड्या गोष्टींनी स्टेप बाय स्टेप हे जर गो केल्या तर नक्कीच म माणस यशस्वी होऊ शकतो असं मला वाटत, कारण आहेत ना सुविधा पण एकदम न घेता थोडा थोडा आपल्या कपस ओळखून घेत योजनांचा लाभ घ्यावा अस. मला वाटतं
हम बरोबर आहे तुमचं पण म्हणणं बरोबर आहे सुरुवातीला थोड थो अनुभव पण आप आपण घेतला पाहिजे बाबा याच्यातं किती आपल्याला फायदा मिळतोय? बेनिफिट किती मिळतय जागचं भाडं वगैरे किती जातं ते. कामगारांचा खर्च किती जातो, हे सगळं घेऊनच आपण बाबा. त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे आणि त्याची माहिती घेऊनच, आपण पुढं पाऊल टाकलं पाहिजे. असलं माझं पण म्हणण आहे आणि ही जी आता बेरोजगारी ही मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये वाढ परंतु ही कमी करण्यासाठी शासन स्तरावरती प्रयत्न पण चालू आहेत. परंतु त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीनं आपल्याला कुठेपर्यंत मजल मारता येईल. आपल्यामधलं स्ट्रेंथ काय आहे विकनेस काय आहे याची गोष्टीची पहिल्यांदा आपण जाणीव करून घेतली, पाहिजे आणि म कोण म्हणतंय म्हणून आपण त्या एक त्यांच्यामध्ये न उतरता. कि आपल्याला कुठपर्यंत आपली मजत जात्या. हे पण सुरुवातीला आपण बघितलं पाहिजे आणि ते